हॅलो
हॅलो हॅलो हा बो हॅलो हॅलो आवाज नाही येत काय हॅलो? हॅलो भाभी
हॅलो भाभी हा आवाज नव्हता येत काय?
हॅलो
ह.
हॅलो
हो
आवाज नाही येते चालूच ठेवा फोन
हॅलो
अशी ते
हॅलो
हॅलो आवाज नाही येते काय? मी किती वेळची बोलतेय तुमचा भी येतोय माझाचं तुम्हाला येत नाय वाटतयं. आ. म्हणल आवाजच येत नव्हता पहिले हा येत नाही का आवाज. हा का.
शिकालं मला.
माला थोडं पहिली आ येत होत पहिलाच कॉल केला. हॅलो पहिलाच कॉल केला म्हणल तुम्हाला.
हो का अजून काही झालेल नाही का.
नाही मला पहिल्यांदाच टास्क आलाय तुम्हाला पहिली येऊन गेलेले ना.
आमचे दादा. झाली होती राधाबाकी ना आमची.
केल ते पूरे.
उदास.
आम्हाला तीस चे आले तीस. कॉल करायचे. नाही माला पा समजा तीस तीस तीस कॉल करायचे पण म पाच तरी वे. ती पाहिजे त्याना वेगवेगळे कॉल करायची म्हणा. मी समजा तुम्हाला सहा कॉल केले पाहिजे.
तुम्ही मला आता किती करा सहा करा.
हा!
त्याच्यानंतर हा मग गीता ताईला सहा करायचं.
हा! त सांगितलं ना पण म आता वेळ पहून करा लाग त्यांना तुम्हाला पण वेळ पाहिजे ना.
चल दवाखान्यात पिठा. ये आमच्या दिदीला आणलं होत तिचा चष्मा बदलाच जरा मग बसेल मी ईड त म्हणलं बोलून घे तवरलं तुमचं होऊन जात आण मंग मी माझे पाच.
हा चालतं ना मला आलेलेच नाही तुमचे कॉल एक दोन आलती वाटताय ना.
हा माग केले होते दोन तीन तर कुड.
माल पहिले दोन करेल तिनी पॉलिसीच पाच सेकंद बोलले नाही दहा मिनट एका व्यक्तीला
अबबब दहा मिनटं इ लगे जेव्हा चालली मन मोक मन मोकळे गप्पा मारले जाणार हो
हा मग मग म्हण म्हणलं अशी बाई पाहिजे का तिल हि परी रिकामी पाहिजे कमी कमी
हा नाही मग कस करायचं रात्रीच्या वेळेस कॉल करायच म्हणजे नऊ दहाच्या नंतर कॉल केला तर आपण फ्रीच राहतो तेव्हा होऊन जा
काळी कस राहत संध्या कळ्यात सगळ्या तर रेंज राह नई
हा हम्म बरोबर
तू शातार जाई पालीच मस्
हा पॉलिसी चांगलेच चालेल का
पॉलिशिच
माझ्या आता ह्या महिन्यात चार झाल्या भाव ना नाही नाही त्याला डोक लावाय लागत तेज ते डोक लावून त्याला याला बोल त्याला बोल नाही कशाच गातलेच केले अजून आता बाहेर निगणय म अरे रुख सायली लेडीज ये ते हम्म हा मी गावातल्या नातेवाईकचे
त्या बी दहा पंधरा दिवस अशी खेळीत्या हा करु तो करतो म्हणत्या नुसत्या
लय खेळत्या बाई डॉक्युमेंट देत्या, डॉक्युमेंट देले पैशे देत नई, अनं पैशे दिले तर डॉक्युमेंट देत नाही, परत म्हणते हि बाई अशी म्हनून राहिली, ती बई तशी म्हनून राहिली, लय लगि ती बारीक किचकट
काही येगळं सांगित्यात कोणाला काय सांगत्यात का काय ऐकत
हा असय ते पण त्यायच्यापेक्षा आपल्याला अम्
माझं तर पहिलं कमिशन पडलं आणि स्टायफिनच पडलं नई बाई
शाय पेनच दहा हजार आडचणच आणू राहिली ती स्टायपिनची मला बी अडचण हे माझी मागच्या महिन्यात आलं नाही आता ह्या महिन्यात परत दोन केले.
केत मग मी म्हनले त्यांनला म्हणलं मग म्हणे पंधरा तारखेश नंतर पाहतो म्हणे त्याचा प्रॉब्लेमच येऊ राहिला म्हणे टायपिंचा कमिशन मी ती इतक वेळ डोक लव लू लव लू लव लू या मे मध्ये पडलं ते. त्याचामुळे माग पुढं चालू होतं बाई हे पॉलिस्या काढाच कारण कमिशन बि नवताल मला अ टायपिंन बि नाही आल दोन महिन्यापासून म्हंटल एकटा अकाऊंटला ये अय मी म्हंटल एकदा अकाऊंट
हा ना नाही ये स्टायपिन येईन आता. अं सोळा तारखे लोक पाहू आपण वाट आन जर सोळा तारखेपर्यंत नाही आलं ना तर मग बोलू आपण सरला.
डोके लावा लागत्या ना हो.
हा.
एक तर बाल भरू तसे बसत नाही.
नाही विश्वासच नाही राहत बायानला.
बयाला नई अन त्या माणसाला नाही राहत.
नाही.
आ? हा, हा. आलते ना. फोटो पाहिलावता मी.
हा फोटो टाकल ना. आम्ही घेतली होती मिटिंग, मग तिथ बाजार संघ हा यायचं ना मग ना थोडी फार माहिती होती. चांगलंय उमेदचं काय काल गेलत गांधिजीला? हॅलो. हॅलो.
नाही मी नव्हती गे आता आला आवाज ये इथं रेंज सोड धर होती जरा. अ म्हणलं मी नव्हती गेली हा मनिषा गेली होती फक्त मी सरला माझ्या भाचीच लग्न होतं ना मग सरला पत्रिका टाकली म्हणलं सर लग्न आहे आता कशी करू मी तर वनी राह दे म्हणे मग सुनील सर म्हणले मग नव्हती गेले मी नाही तर जाणार होती कोण नव्हत म्हणी सात आठ जणी होते्या आपल्याकडच्या सात आठ दहा जणी होते म्ह मनीषा म्हणत होती हम् हा हम्म म्हणजे आपल्या तालुक्यातल्या खुलताबाद तालुक्यातल्या पाहता तुम्ही किती झालं
किती थांबा मी बगते एक मिनट
हा
सात मिनिटाचा झालं
अजून तीन मिनट
वाटलंच मी एक कॉल नाही ओ
नाही का
खाऊन जेवून दहा मिनट का होतं दहा मिनट आता तीन मिनट त्याज
हा आलय
राहून राहून कलाची आज नाही केला तर उद्या हा आज नाही केला तर उद्या कच त्याम
हा पण त्याला काही हे नाही का असं म्हणजे आठ दिवसात
नाही त्यांनी डायरेक्ट सांगितलं टास्क पूर्ण केलं तरच तुमची पैसे येत
ह का आणि मागची नाही ना माग
नाय माझे टास्क पूर्ण झाले वीस झाले होते ह माग टस्कच नव्हत आलेलं आलेलंच नव्हतं मला माग नाही
मंग आम्हाला वीस वीस वीस वीस आले माझी ना दहा च झाली कप्ली
पेमेंटच नाही झाले कोणाचे पेमेंट त्यांनी डायरेक्ट सांगितलं स्प जर का जोपर्यंत तुमच पूर्ण टास्क होत नाही समजा वीस तीस काळजी पूर्ण होत नाही तोपर्यंत घ्यायचाच नाय
बराबर आहे मी व आता
म्हणून आमचे बी नल त्याच्यात आम्हाला ब्यांशी रुपये भेटणार ये
हा बरोबरय
आता म्या तुम्हाला कॉल केला ना तुम्हाला ऐंशी रु येतीन त्याचे
हा म्हणजे ज्याला केलं त्याला शंभरय
हा
करणाऱ्याला शंभरय आणि ऐकणाऱ्याला ऐंशीय असंय ते बर दोघीचे फायदे मग त्याचे मग काय होतं चांगलंय अजून मग दोघी घीचा फायदाय त्यांच्य
पुरणीत ठेवले त्याच्यामध्ये तुमं बी नइ पडलं आण आम चीबी नाय पडले ना
हाव ना नाय नाय आता मी करून घेईन ते पूर्ण आता पाच करीन मी, रात्री मी लावली होती एक दोघीला पण ते ऑनलाईनच नव्हत्या म्हटलं ते जाऊदे गड्या. आणि तुमचा नंबर असा अ हा, ह‌्म
मग
ओस की चालूय काय च
म सगळं वहिले.
बरंय बाई ह‌्, ह, ह माझं लोकोत्स बाकीय अजून
तीन गटवा कि माझेत पण म ते आधार व्हेरिफिकेशन मुळत दयली दोन महि दोन महिलांचं ते गट आधार कार्डामुळे प्रॉब्लेम येऊ राहिला हॅलो
हा मला तेच करायची की
अ तीस काॅलय का? हॅलो मम्मा पा
सगळे चे मोबाईल नंबर ऑनलाईन करायचे ना ह का आता मिटिंगच ग्या ऑलाईन मीटिंग मधीच करणार बाई ती
हम्म
आ त्याच्या बी असा प्रॉब्लेम येउ राहिला अर्ध्या म
ते मग हूं
आ
तुमची रेंज जाती का कुणा आवाज पोहते आ मी तुमची ना रेंज जाऊ राहिली.
हा झाले दहा साडे दहा मिनटं झाले.
हा दुसरा कॉल लावते मी परत झालं ये म्हणलं
हॅलो